आताई
बोला ना मी बसतेय तुमचं झालं आवरडले काय संध्याकायची
नाही काही संध्याकाळची तयारीच चालू स्वयंपाक करण्याची मी आज आता वालाच्या शेंगा निवडते
ओके मग बाळक एवढा आहे तुमचं लहान आहे
अं नाही तोच जरा अ आहे ते तीन चार वर्षांचा.
हा हा म्हणजे माझ्या बाळाच माझं अडीच वर्षाच आहे. मुलगा माझा तुम्हाला मुलगी आहे का?
एक मुलगी आहे. आणि एक मुलगा आहे तुमच्या कुटुंबात.
अ् मला एकच मुलगा आहे आत्ता.
हा हा एकच ना.
हो. तो आता अडीच वर्षाचा आहे.
हो हो आणि तुम्ही जॉब करता?
मी करत होते अगोदर पण कोरोनाच्या वेळेस मी प्रेग्नेंट नंतर मी सोडून दिला. तो जॉब ऍक्च्युली मी त्यावेळेस खूपच. कोरोना झाला मग नंतर ना मला टायफॉइड कोरोना कमी झाला टायफॉईड झाला मग परत मला जवळ जवळ म्हणजे हे पण झालं थायरॉड झाला थयरॉइड हा थायरॉइड लागेच म्हणजे ते
हायपर होता का हा हायपर थायरॉइड होता का हायपो
अ तस होत त्याच्यात पण आठशे प्रकार आहेत पण माझवाला कस होता मला पजचा त्र होता त्या थायरॉइड म
पि सी ओडी
ते नाही ते पण म्हणता येत नाही ते ते नॉर्मल आहे माझ मग ते ते जरा त्रास होता म्हणून मग ते दाखवला आम्ही चेक केलं तर ते थायरॉइड निघाला प्रत आणि शुगर माझी पड्री लेवलला गेली डायरेक्टली म्हणजे का कट्टुकटच होती एक पॉईंट नाही वाटले तर शुगरच झाल्यास
ह ह ह मता तुम्ही काय करा शुग अजिबात
नाही नाही नाही मग नंतर कंटिन्यू मी सात महिने औषधे घेतले थायरॉइड साठी आणि शुगर साठी त्यानंतर पूर्ण माझे थायरॉइड शुगर नॉर्मल लेवलला आल म्हणजे काही नाही आता मला गोळ्या पूर्ण बरी मला वाटत प्रेग्नेन्सीत पण मला थायरॉइड नाही वाढला
हा आम्ही ना तुम्ही रियाज ज्यूस ऐकून आहे का?
हम्म नाही.
नाही का त्याच्यावर म्हणतात त्याच्यावर साई इफेक्ट येतात ते
ओके नाही पण माझं ना ते एक झाले की मी सात महिने प्रॉपर त्याची ट्रीटमेंट आणि डाएट वगैरे केलं ना म्हणजे माझं थायरॉईड गेल्यासारखंच आहे म्हणजे आतापर्यंत अह प्रेग्नेन्सी मध्ये म्हणतात ना की थायरॉइड वाढतो होणाऱ्यांना म्हणजे ज्यांना असतो
नॉर्मल ते होतच
नाही नाहीच निघाला माझा कट टू कट नॉर्मलच होत ता म्हणजे काही वाढलाच नाही, म्हणजे प्रत्येक मिनिटाला मला इंजेक्शन होत थायरॉईड साठी जरी ते नॉर्मल होत झिरो पॉइंट थ्री होती चार होती चार जेव्हा झालता मला तेव्हा हा नॉर्मल होत खूप काही नव्हतं मग त्याच्यानंतर पण प्रेग्नसी नंतर पण बाळाला तर झाला नाही परत कंटिन्यू मी तीन महिने झाले आता चेकअप करते ना आता बाळ होऊन पण अडीच वर्ष झाले अजून पर्यंत नाहीये थायरॉइड मला सध्या तरी चार पाच वर्ष झालं बंदच आहे.
डेली आहारात काय घेतात तुम्ही?
माझ तर प्रॉपर डायट चालू आहे भाकरी अह भाजी कडधान्य
होय ओके.
असच प्रॉपर जेवण
ओके ओके आणि उठल्यावर उठल्यावर वगैरे बदाम वगैरे भिजवणं ड्रायफ्रूट्स
हो ते कंपल्सरी खाते मध्ये आता चहा वगैरे पण मला खूप सवय होती चहाची ते सगळी बंद केली आता मी. त्यामुळे आता नाही अजिबात नाही आम्ही म्हणजे माझे मिस्टर पण डाएट करतात ना त्यामुळे ते काय झालं कोरोनाच्या काळात जेव्हा त्यांना झाला त्यावेळेस ते एड ऍडमिट होते आम्ही दोघंच असतो ना गावी आम्ही दोघ सिटीत राहतो त्यामुळे मग ते प त्यांचा कवर झाल्यानंतर ते मला झाला पण माझी नॉर्मल होती ना म्हणजे दाखवली नाही त्याच्यात कोरोना पण ते मला झालं ते खूपच झालं त्यानंतर मी विश्रांती घेतली नाही कारण की ऍट अ टाईम माझ्या आई वडिलांना पण तिकडे झाला मावशीला, काकांना आणि मामा मामी ला, त्यात माझे मामा मामी एक्सपायर पण झाले मग ते खूप खूपच टेन्शन टेन्शन मध्ये ना ते मला अंगात हे झालं ताप कंटिन्यू राहिला गेला म त्याच्याने टायफॉइड वर गेल ते. मग आता टाय फॉइड महिनाभर कमी झाला नाही एक महिन्याची ट्रीटमेंट टायफॉइड कमी झाला थायरॉईड वर गेलं अस झालं ते एक झालं एक अस सर्कल सर्कल होऊन मग सात आठ महिन्याच्या पूर्ण प्रॉपर गोळ्या इंजेक्शन वगैरे असं घेतलं मग जे पूर्णच बंदच झाला थायरॉईड पण मी बॅकअपला दर महिन्याला चेक करते मला वाटते की नाही चेक करायलाच पाहिजे म आता तर काय नाही आहे अजून पण गोळ्या वगैरे काही नाही.
तुमच्याकडं तुम्ही सण साजरे करता? कोणते कोणते?
सगळे सण साजरे करतो. आम्ही प्रत्येक सणाला गावी जातो.
हो तुमच्या आवडतं सण?
मला दिवाळी
हम्म मग सर्वांलाच दिवाळी आवडते मी जेवढ्या जेवढ्याला विचार सर्वजण म्हण
दिवा कारण की गणपती लक्षम आहेत कसं की खूप साऱ्या जच्या घरी लक्ष असतात ना मग ते कर आपला वेळ जातो गणपती साजरा करण्यासाठी आपल्याकडे वेळच राहतो नाही म ते तर फेस्टिवल असत ान पण तेवढा दि त आपल्याकडे क ह तुमच्याकडे पण महालक्षमी आहेत का
नाही म आमच्याकडे नाही महालक्ष्मी आमच्या गावाकडे कुठे नाही जास्त
हा हा आमच्याकडे हुबे लक्ष्मी असतात मग आम्ही कंपल्सरी जाते खूप खूप भ भयानक आ्ही अ आता पहिला लक्ष व्यायच्या आधी फराळाचं करायचं सगळं चिवडा लाडू चकले सगळं पदार्थ करायचे मग लक्ष्म्या अ म्हणजे रेसिपी सांगू म्हणताय
हा एखादे वेगळे काही
बेगिनंग चार पाच पदार्थ करायचेय हो आणि मग लक्ष्मी आल्या दिवशी दुपारच्या जेवणाला त्यांना भाकरी आणि श ची भाजी करायची शेवायची खीर आणि मग परत संध्याकाळी वेगळं जेवण सार वाजता लक्ष म घेतो ना घरात आपण मग ते त्यावेळेस ते नेवेद दाखवायचं आणि दुसऱ्या दिवशी तर आमच्या तेवढ्या प्रकारच जेवणाच्या दिवशी चौदा भाज्या करायचा कंपल्सरी परत सांज्याच्या पोळ्या असतात ना रवा हे करून ते सांध्याच्या पोळ्या करायच्या पूर्णाचा स्वयंपाक करायचा गव्हाची खीर आळूच्या वड्या हो कडीी सगळं एवढं सगळं स्वयपाक करायचा कंपल्सरी आणि ते पण सवळ्यात करायच म्हणजे
हा
अ माझे झाासतबाई करतात मी पण शक्य होईल तेवढं ओळ्यात करते कारण की बाळ असल्यामुळे मला नाही ओढं होत पण प्रॉपर म्हणजे आंघोळ करूनच काही कशालाच हात लावायचा नाही
आणि तुम्ही प्रवास करायला आवडत तुम्हाला
हो आम्हाला तिघं नाही आवडत आमही सारखे फिरत असतो गाडी घे मला जास्त कोकण साईड आवडती
हा
तिकडेच जायला आवडतें जास्त बऱपैकी
हो हो मला पण कोकणात निसर्गरम्य ठिकाणी डोंगर हा आणि आपल्याला सिटीमध्ये आपल्याला ऑक्सिजन वगैरे फ्रेश एअर मिळत नाही त्यामुळे मुलांना सुट्टीच्या दिवशी घेऊन जावंच लाग
जावंच लागतं हो तेवढं आहे तुमचं मग आ दोन दोन मुलं मॅनेज करून एज्युकेशन करतय
हो दोन दोन मुलं मॅनेज करून एक मोठी मुलगी मुलगी मोठी आहे माझी मुलगा छोटा आहे त्यांनला त्यांना पण मला खूप क्लासला सोडवायचं आणायचं स्कूलला दोघांचे टायमिंग वेगवेगळे क्लासचे पण वेगळे कराटे क्लास लावलेले आहे वती दैनंदिन जीवनात नाही का आपल्या मग ते कराटे क्लास करते मी सर्वच करावं लागतं
बापरे ते आणि प्लस जॉब पण करतो म्हणताय ना इंटर्नशिप तु प सगळं मॅनेज होतं का टायमिंग एवढा
करते मी सकाळी साडेचार ला उठते आधी यांच टिफिन वगैरे बनवून देते त्यांचा बनव का मग माझा आवडते मग दोन मुलांना उठून देते त्यांच आवते त्यांच त्यांचा पण टिफिनला प्रॉपर टिफिन पाहिजे ड्राय फ्रूट्स आणि परत नाश्ता नाश्त्याचा टिफिन परत भाजी पोळीच एक टिफिन एवढेच सर्व टिफिन करावं लागतात आणि शेवटी हेल्थ महत्वाची नव
ते तर आहेयच नाही लेकरराना मी सुद्धा नाही माझ्या बाळाला अजूनपर्यंत बिस्किट नाही चॉकलेट चिप्स काहीच नाही हम
आणि त्यांना दैनंदिन जीवनात आहे ना मी योगा एक्सरसाइज हे करायला लावते त्याच्यामुळे मी कराटे क्लास लावला
नाही पाहिजेच आहे कराटे तर पाहिजेच आहेत
कारण की आजकाल मुलांना मोबाईलमध्येध्येच वेळ जास्त जातो मुलांचा
मम् ममी नाही माझे भात राजीवच मोबाईल बघत नाही
हा
कंपल्सरी नाही आता मी त्याला रोज आज त्याच्या पप्पा घेऊन गेलो रोज साडे पाच ला गा जा ख ख आणा आ की हात पाय धत की लगेजेस बसो आम्ही दोघं पण त्याच्या पप्पचं टाइमिंग नसतय त्या आयटी मध्ये असल्यामुळे त्यांचा काही टायमिंगचा भरोसा नाही आम्ही सा साडेसात जेवायच म्हणजे जेवायच कंपल्सरी आणि मग साडे आठ ला सगळं आवरून खाली जायचं परत झाडला खेळायला जायचं साडेआठ ते साडे दहा पर्यंत खेळून मग बरे येतं
हा हा
म्हणजे कंटिन्यू त्याला खाली घ्यायं म्हणजे नाहीय का पाऊ झाला तर आम्ही पार्कंगमध्येध्ये खेयला येतो पण नाही सूच देत नाही नाही तर साडे पाच वाजेच्या आध चालू करते चल खाली
तुम्हाला वाचन करायला आवडतं
वा आवडतं पण नाही असं होत म्हणजे केलंच नाही मी खूप दिवस झाला असं मोबाईलवर तेवढंच वाचत बुक वगैरे पण नाही होत हो माझ्या तर खूप साऱ्या गोष्टी ब बदलल्यात म्हणजे होत माझं बाळ खूप कडकडे अजिबा छांतनीये
आणि नवीन नवीन रेसिपीज पदार्थ करायला आवडतात का तुम्हाला
मला आवडतात पण ह्यांच ते डायट ह्याच्या नादात ना मला काही करायलाच होत नाही
ह हा बरोबर
तं परवा दिशीच एक नवीन रेसिपी ट्राय केली त मी ते नाही का डाएट मधलाच येतो हेल्दी बार म्हणून असतो ना पण अ त्याच्यात काय हा बोला
आहार विहार घला ना तर तुम्हाला औषधांची गरज खूप कमी पडेल
हा ते तर आहेच की औषधाचा काय विष नाहीच
आपण आप्य आहार घेतला ना तर औषध किती औषध घेतली पण ्य आार घेतलाना त्याचा काहीच फायदा होत नाही ह त्याच्यामध्ये नेह ममी सात्विक्रम सात्विक जेवण पाहिजे काय आपण म्हणतो ना सात्विक जेवण केलं ना तसं आपले आपल्यात बदल घडतात
घरतात हो बरोबर आहे
तामस गुण सर्व असं जेवणातून आहारातूनच येतात चालेल थँक यू ओके बाय